हो. बोलकीे
येतेय का आवाज?
हा यालय.
तुजा आवाज कमी याय लागलाय होय
ऐ दिदी आवाज कमी कर टीव्हीचा
हा बोल बोल की
जेवलास?
जेवलो बघ तू
काय पूरल?
जरा लिखाण दिलत ते जे लिखाण करालोय. पंचवीस पान दिल्यात नव एका दिवसात लिहायला.
कस कशाचे?
ते ते सामाजिक ज्ञान
हो हो
तेच्या ते ते एका दिवसात पूर्ण करायचं नाही उद्या नाही दाखवले की बाहेर काढतात.
हम.
होय तेज लिखाण करत बसल्यात.
अ लिखाण काय जास्त आहे काय
होय जास्तय की नकाशे तीन आहेत खर त्याच्यावर मुद्दे काढायचे आहेत त्याच्यावरची प्रश्न सोडवायचेत
हम
दिल्यात सगळं पूर्ण क्वेश्चन दिल्यात त्याच्या आन्सर काढायचा
हो
असं पूर्ण हे करत नाही केलं तर मारतात ऐका नाही
ते काय बदललेलं नाही
ह ले मारतात तर ता छड्या मारतात. एक दोन पण मारत नाही दहा दहा चडा मारतात राहिल्या तर थोडंफ एक पान राहिलं तरी पण मारत्यात
हम्म
एक पान पण ठेवायचं
ह
आता माझ तेच की आता माझं पंधराव
लिखाणच जास्त आले हे काय कॉलेजच्या खाणंच नाही देतत कॉलेजला
ले हाती देतात आणि ते लगेच तपासत बघत. पण नाही काय काय लिहिली ती
हम्म.
सग पटापटा चेक करतात मग ऑर्डर लिहून सं वायास की
हो.
लिहायचं पटापटा रात्रंदिवस ते लिह लिखाण करत बसायचं. कॉलेजवाले नसत सीन केलं की झालं.
हो. बघत नाहीत काय लिहिलंय काय नाहीसता लि खाना जास्त
हो. आता अजून बेचाळीस पानाचं पण आहे करं ते झेरॉक्स माराला दिलात बेचाळीस पानाचा
हा.
बेचाळीस पानाचे तून झेरॉक्स मारा म्हणून सांगडलं रामासने
हा.
ते जेरॉक्स मारून तेयचं. आणि हे पंचवीस पन् लिखाण करायचं. काल पण देल ते होते गी काल पण दिलते काल एकोणीस पानाच दिलते पिडि
त कुठल्या टय दिवसात
हो आता दिवसभर बसून तेच करायला पाहिजे. सगळं कंप्लीट करून सगळं जायला पाहिजे. हॅलो तुझा आवाज अस. बारीक मोठ झालाय.
ब एक.
एकदमच वाढत एकदमच तुम्? हा एकदमच वाढते एकदमच कमी होते असंल.
ह.
हा.
खणमंडल ल कंदेने बेष सरा अभ्यास पाठांंत्र करून घेतले का नाही ते बरं पडतं ना.
तर घेत नाही सरतेन हे करत.
ते कसं पेपरांना वगैरे नंतर ना जरा बरं पडते ना.
होय. आमचे पेपर सगळे ह्याचे असतात. तेच कि आमचे पेपर नसत एमसीक्यूचे असतात.
हा.
सगळे ए टू जेड जेवढी आहेत का तेवढी सगळे एम सीकी चे पेपर असतात.
हम्म.
मैत जे लिहाले क मग तिथ लगेच आठवते. कुठला आसार काय?
हां.
आता पेपर लावणार आहेत की, आता पेप
लेट कॉलेजलाहीच लेट झाले ना खरां
होय कॉलेजला लेट झालंय.
तर लगेच ऑक्टोबर ऑक्टोबर नो्हे. बर लगीच परीक्षा
पेपर आता य झालं आमचा अ रिझल्ट लागलेला. आणि डेमोक्रोसी म्हणून का नाही लोकशाही पेपर असतोय. त्या पेपरला क इंटरनल मार्कच दिले नव्हते सरांनी
ह
आणि पूर्ण कॉलेज क जेवढे विद्यार्थी आहेत का नाही तेवढच सगळ फेल पडलेला म्हण प रिझल्टची डेट कनी वाढवली आणि शिवाजी युनिवर्सि तेण क ते इंटरनल मार्क घालून घेतले सगळे मग रिझल्ट दिला.
ह
कॉलेजला सुट्या पडून अडीच महिने झालतं. दोन ह अडीच महिने झालतं मग रिझल्ट लागला.
हं
दीड महिन्यात लागतोय आणि एक महिना पुढे वाढवली.
तो टॅली वगैरे संप झालंच होतं कोर्स टॅलीचा
झाला की टॅली म्हणजे स्पीड होती नुसत हा स्पीड होती.
हा
ते स्पीड मध्ये शेवट तीन मार्क माग पडलो तीन मार्क मागं पडल्यावर फेल आले ते.
हां
हं त्यामुळे मी नंतर केलोच नाही ते
हं
आणि नेक्स्ट अटेमपला मी हे केलो अटेम्प केलो.
हं
त्याला पेपरला खरं कीबोर्ड मध्ये थांबला मधी
हा
कीबोर्ड थांबलं मी मधनं उठलो. तिथं बास म्हणलं नको
सांगता आलं नाही तुला
सांग सांगतलो की सांगितलो त्या सरांनी ते सरांनी म्हटले का करता येत नाही त्याला वर हेच झाले आता रिटर्न पण घेता येत नाही सगळं म्हणाले,
हं
सर म्हणले राहुदी म्हणले
हं
मग नंतर न सर म्हणाल तेच आणि रिटर्न बसणार का मग त्याला आणि पाच हजार रुपये एक्ट्रा सांगतात प टोक देऊ नको राहु दे म्हटलं त्यापेक्षा इकडं अकॅडमी करायचं इकडं
थोडंफार कळतय ना आता थोडंफार तर कळतंय ना आता
कळते की कॅम्प्युटर मधलं ते येते सगळं ते एम एस सी आय टी एक तेवढी करायला पाहिजे एम एस सीटी पण बाहेर जास्त उपयोग आहे.
ते कसं करायला पाहिजे होतास दहावी असताना एम एसआय टी करून मग हे बारावी केलं असता ना होता तर तुला सगळं सोपं पडलं असतं ते
मी सांगालतो की मम्मीला ते कि एम एस सी टी करतो म्हणून
मग
मग तेव्हा माझ सायन्स घेतल ना त्यामुळे स्टडी ण लोड होता आणि ज ते लांब जायच परत तर टायमिंग पण परत नव्हतो.
हम्म.
आणि बसच ट्रॅव्हल असल्यामुळ संध्याकाळी सहा साडेसहा. असा टायमिंग मध्ये घरी यायला लागत होते.
हम्म. पहिला टॅली करायच्या आधी कुठली गोष्ट एम एस सी आय टी पहि करायची.
हा हा.
मग ते हे करायचं.
होय मग ते
प्रजतीला बी सांगताना प्रजतीला बी तसच करायचं.
हो ते आता हे केलं की कम्प्युटर क्लासेस आहे की त्यांच्या कॉलेजमध्ये.
ती वेगळं पडते किती वेळ लावतात त्यांनी एक तास आणि अर्धा तास.
होय कधी ते बाहेरची पण केलाच नाही. मॅडम शिकवा येत त्या नाचताला. कॅप्यूटर.
अरे तेवढंच असं यथे कॉलेजमध्येध्ये म्हण आहे तर शाळेत म्हण आम्ही जेव्हा सातवी पाचवी ते सातवी आमची बॅच तेव्हा आमच्या हातात पण कॅम्प्युटर द्यायचे.
खरं ते आपल्याला नसत हेे आपलं नाव लिहा ते ह बायोटोट लिहा हेच सांगत होतीत.
ती सुरुवातच ना पहिला कम्प्युटर बसल्यावरती सुरुवातचते त्यांची
आ हा.
हा आता आठवी ते दहावी पर्यंत पण विषय होता कॉम्प्युटरचा. जेवढं काय पुस्तकात असेल ते सगळं टाईप करायला मिळत होतं आम्हाला
हा.
ह
आमच्याकडं ते क आमच्याकडे पण होत हायकूल मध्ये खरं ते तेवढंच बाय नुसतं बायोडटच लिहाय देणार ते बाकीचं का लिहायचं नाही.
्या सग ड्रॉइंग करायला द्यायची. नाव हे करायल टईप करायला द्यायची.
तर
हा.
नसत हे
आम्हाला एक तास तसच बसवायजे ते एक एक तास प्रत्येकाला मिळायचं एक दिवस ते कॉम्प्युटरचा क्लास मिळायचाच. पूर्ण एक एक तास प्रत्येकाला.
हा हा. त्यान त्याने भारी
काय करायचं ते करा.
हे आमच्यात नुसतं बायोडेटाच नुसत लिहायच आहे बाकीचं काहीतरी करायला टाईप. लगेच येवून कावत होतीत.
तस नव्हत पाचवी ते सातवी पण एक एक तास भेटायचे. सगळं आम्हाला जेवढं शिकवायची ना प्रत्येक आठवड्याला.
हा.
प्रत्येक आठवड्यात जे जे शिकवायचे ते नंतर दुसऱ्या आठवड्यात लगेच त्याचे हे घ्यायचं.
हो आता पहिलीचे फर्स नाही पण कॅम्प्युटर शिकवाले.
होय.
आता इकडं व्यंकटरावतेन आहेत की नाही मी तिथ बारावीला होतो तिथ अक -बारावीला तिथ.
हा.
दुसरी- दुसरीच्या पोरासनी तेन अस हे करत्यात. कॅम्प्युटर वर बसवतात शिकवायला.
आता परीक्षा बघिटलास नव्ह आपल्या गावातल्या संजीवनी शाळेत.
हा.
हा तिथं आता परीक्षाच्या एक्झाम ज्या होत्याात ना ते तेनी, अ टा हि रे, काय म्हणतात त्याला?
टायपिंग.
ते टायपिंगचं पूर्ण. त्याच्यावर फक्त क्लिक करायचं प्रश्न येतात ऑप्शन येतात त्यात. क्लिक करायचं निसता कुठलं बरोबर आहे, कुठलं चुकीचं आहे.
आपले हे आपले एम एस स नव्ह ते इ काय एम टी एस. स्कॉलरशिपचे पेपर, हा. खरं मी -मी पण दिलतो की मी पण दिलतो खरं ऑफलाईन होत.
हम्म आता ऑनलाईन हाय सगळं.
होय, माझ्या वेळेस ऑफलाईन होतं. आणि मी- तवा जावून ही तर जाऊन आलो तवा मला पेपराला अंदाजच च मारून आलतो, तिसरीला. आणि तव्हा मला पंच्याहत्तर पडल्यालीत काय.
सुविधा चांगल्या झाल्यात पण पोरासनी तस हे व्हाय पाहिजे.
आता ते जरास स तेच की जरास सगळं आता निवांत झालंय ना सगळं.
हम्म
तेच्यामुळ काय हे नाही, आता अभ्यास- बिभ्यास कोण करत नाही. अभ्यास मोबाईलवरच असतोय.
आता आमचं पण लिखाण ते सगळं पीटीएफ ते निसत पाठवत्यात. नुसत लिखाण करायच एवढंच य.
होय. चा चला करुन